हा काय करताय? नमस्ते.
हा बोला ना काय चाललंय झालं जेवण वगैरे
नाही अजून तुमचं झालं का जेवण?
हो जेवण झालं? ऐका ना आपण सणाबद्दल बोलू आज
हा चालेल बोलून
हा हा हां साताऱ्यामध्ये कशी असते दिवाळी सांगा ना दिवाळीची माहिती थोडी
अ सातारमध्येध्ये कशी नॉर्मल असं प्रत्येक दिवाळीचं बनवायचं. लाडू चिखली चिवडा शंकर पाय वगैरे असं सगळ्यांच्या घरी जाऊ आम् नतो आणि मग परत दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्यांना पाहनांच्या पोज करायचे नवीन कपडे घ्यायचे फटाके वगैरे घ्यायचे. एन्जॉय करायचा अशा टाईप मध्ये असते. आणि एवढंचच तर जास्त काय आमची मम्मी बनवत नाही नाही तर बाकीच्याच्या घरी भरपूर काय काय बनवतात ना
हम्म हम् हम् नाही नाही दिवाळीमध्येध्ये कसं? काहिला या दिवशी अ याची वसू बारसा असती ना त्या दिवशी गायची पूजा करतात ना. हा गाईची पूजा वगैरे करत तिला अंग. हो आंघोळ वगैरे घालतात नाही का गायची पूजा वगैरे घ करते संध्याकाळ तिला पुरणपोळी वगैरे चारतात. नाही नाही आमच्या इकडें आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. ह आणि
आमच्यात कुणाची आता असेल ते करतात मग आम्ही तिथं जाऊन आपलं पुूजून येतो. तेवढंच किंवा पाया वगैरे पडून यायचं.
हा हा हा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे असतं नाही का लक्ष्मीपूजन वगैरे असतं.
हा.
लक्ष्मी पूजन करत का नाही. हा हा हा. अरे
ते कसं जास्त आता अ दिवाळी होन बरेच दिवस झाले ना. आणि आईकडेच ले क कस एवढा पण हे करत नाही त्या गोष्टी तिकडे जास्त लक्ष देत नाही ना.
हा हा हा.
तसं सासरे असलं की कस हा बाबा सगळं आपल्यालाच पुढं होऊन करायला लागतं.
म बरो. आमच्या तिथं अनेकध्याकाळी लक्ष्मीपूजन दिवशी सगळे स्वच्छ ता वगैरे करून अ रांगोळी वगैरे काढून नाही का मग पुोरणपोळी बनवतात संध्याकाळी देवीची पूजा करतात. जे काही आपल्या जोळ असत नाही का?
कोन ते असं आपल्याला जे आवडेल ते आपण बनवू शकतो असा टाईप म्ह
हा हा नाही इकडें असतं आणि मग देवीची पूजा वगैरे लक्ष्मी आणतात एक त्या्याची पूजा वगैरे करून मग संध्याकाळी त्याची पूजा करून हे करतात आणि मग तिसऱ्या दिवशी हा तिसऱ्या दिवशी भाव बी जास्त नाही का
हा
इकड अस का नाही भाीजी वगैरे
आजता पण भाऊच नाही राखी ब भाऊच नाही ळायला तर म्हणजे भावीच विषयच येत नाही काय
अरे बाप रे भाऊ नसल्यामुळे मग तर फार टेन्शन येत अस ना तुम्हाला
हा म काही घरात बस असत ववीज असं नाहीतर काहीही असं
हा हा हा भाऊ बिजेला कस नाही का भावाला भाव येतो बहिणी घ्यायला नाही का आणि मग घेऊन गेल्यावरती सगळे संध्याकाळी सगळे भेटतात ती कड तिक सगळ्या बहिणी आलेल्या असत मग संध्याकाळी काही घोडधोड गवत जेवण सगळेजण बसतात मग भाऊ काहीतरी गिफ्ट देतो नाही का बहिणीला
हो आम्ही पाडव्या दिवशी जातो घरी आईकडे का तर भाऊ बीजला काय आम्हाला भाऊ नाही मग आमचे काही सासरची पाठ हो नाही तर आम्हाला
हा बापरे
मग डायरेक्ट पाडव्यालाच पाडव्या दिवशी नवऱ्याला ववळायचा आणि जायचं
हां
मगाईकडे
आज हा हा आईचं गाव कुठलं
कालगाव खेडेगाव आहे
अच्छा अच्छा साताऱ्यामध्येच राहिलाय का तुम्ही साताऱ्यामध्येच राहायला
नाही प्रॉपरली सातारमध्ये नाही मिस्टर जॉबला आहेत ना त्यामु मी सागरमध्ये असते त्यांच्यासोबत आमची फॅमिली गावाकडे असते दोघांची
अच्छा अच्छा साताऱ्यामध्ये कुठे शिरवळ वगैरे
अ नाही अमर लक्ष्मी माहित असेल तुम्हाला
नाही नाही नाही नाही सांगता नाहीथ सांग
हा चांगलीच तर
हा हा हा अजून कोणते कोणते सन तुमच्या इकडं नाही नाही सण कोणते कोणते वागता हा
परत बेंदूर असतोय वट पौर्णिमा झाली की परत अ बेंद्रानंतर कोणता सण येतो असत
बेंदूर ला काय करतात तुमच्याकडे बेंदूर सणला
बैलांना सजवतो आम्ही मस्तवायकी आणि त्यां वरात वगैरे काढायचे ओ डी जे वगैरे लावून आणि त्यांच्या अंगाने शाल वगैरे टाकून मस्त सजवतात आणि संध्याकाळचे अस डी जे वगैरे बोवलतात तमोठा आणि सगळ्या बैले एकत्र येऊन अस त्यांच्या वरात वगैरे काढतात संध्याकाळच्या वेळेस
अच्छा दिवसभर त्यांना आंघोळ वगैरे व्यवस्थित घालून
हा हो सकाळच आंघोळ वगैरे घालायचं टायमिंग असे त्या टायमिंग मध्ये आंघोळ वगैरे घालायचे देवाला न्यायचं देवा स्नानायचं मग परत संध्याकाळी घरी दिवसभर आणि परत तीन चारच्या दरम्यान मग परत वरात असते त्यांची सगळ्या गावातून ते बघायसारखं असतंय मस्त असत नाही
गावाला गावाला
नाही म्हैस आहे मैसळे या
अच्छा अच्छा अच्छा वट पौर्णिमेला तर सगळेच काय व्यवस्थित करत नाही का तुमच्या लेडीज सगळे नाही का साडी वगैरे छान घालून
अला अ काहींना दधारजीन नाही काहींना नाही अशा टाईप मध्ये आहे
का बरं याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम असतो का
हा ते काही गावांना कसं असतं काही भाऊकींना म्हणजे अ काही काय भाऊके असतात म्हणजे असं भाऊके पडतात आमच्या इथं की बाबा तुमची खालची भावकी त्यांची वरची भावकी के मग काही काहीना असं मान्यता नसते की बाबा तुम्ही वडाला नाही जायचं वगैरे
अच्छा
मग त्यामुळे नाहीत काही काहीच्या घरी नाहीती सण साजरा करत का तर त्यां म्हण म्हणजे पहिल्या काळातल्या माणसचं म्हण की मिस्टर आजारी पडतात किंवा हो आपल्या भाऊकेत काही ना काही वाईट हो गोष्ट होती त्या बायका वडाला गेल्यानंतर त्यामूळ जाऊन देत नाही जे जे जातात ना ते मस्त अस अस सजून वगैरे जात्यात व्हिडिओ वगैरे शूट आ तर तो ट्रेंड मस्त चालू आहे
हम् हम हम
तुमच्याकडे असते का नाही वट पौर्णिमा
असते असते आमच्याकडे तर फार छान करतात लेडीज सगळे नवे नवे साडी घालतात मग गजरे वगैरे हार वगैरे घालून मस्त
इडे एवढं नसत जायच म्हणून जात्यात सगळे मला त्रास वाटते
नाही नाही नाही नाही मग काय करतात माहिती का पोळी वगैरे बनवतात
हा
हा पोळी वगैरे बनून मग निकाल आंबे घेऊन पौर्णिमेला जातात नाही का तिथे आणि मग ते काय दोर बांधून नाही का ते सात फेरी काय घेतात
हा आमच्याकडे जे नवीन लग्न झालेले आहेत ना तेवढेच नटतात एक दोन वर्ष परत जायचं म्हणून साधी साडी नेसायचं जायचं आणि पुरणपोळी वगैरे काय नाय बनवत चपाती आमटी असच बनवतात वरण भजी तळण वगैरे अस बनवतात पुरण पोळी नाही करत तिकड जास्त आणि पहिले करत होते आता कस ते जास्त पुरण पोळी खाऊन रानात वगैरे जायच शेतातली काम कराय त्यामुळे जास्त कोण पुरणपोळी करत बसत नाही. का तर दिवस जातो ना अख्खा त्यातच
हम् हम हम हम्
जा म
छान वाटलं छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून
हां
हॅलो
हा बोला ना.
हा म्हटलं छान वाटलं जरा इकडची तिकडे थोडी माहिती वेगवेगळी असती ना सन वगैरे वेगवेगळे.
हो तेच हा. आणि प्रत्येकीकडे सण वगैरे सगळं वेगळे असतात ना.
हम.
प्रत्येकाचे सण वेगळे वेगळे असतात ना.
वेगळे वेगळे असतात हो हो हो.
हा.
आमच्या तिकडं असं असतं तुमच्याकडे तसं असतं. एक मिनट एक मिनिट ह. आठ पंचावन्न बोला ना एक मिनिटं बोला.
हा तेच ना अजून दहा मिनटं झाली नाहीत ना.
हा.
दहा मिनटं झाल्याशिवाय कॉल कट करायचा नाही ना.
जेवण वगैरे झालं.
नाही ना अजून आता बनवलंय आता जेवायचं थोड्या वेळाने तुमचं झालं जेवण.
ठीक आहे ठीक आहे तई तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हा.
हा मी करू का तुम्हाला कॉल आता.
आं.
मी करू का कॉल.
हा. करा हा करा.
हा.
बाकी काय म्हणता.